हो हो आता नाही आला तसा मेसेज.
नाही नाही, आला नाही. तुमची अजून कॉल व्हायचेत काय?
हो माझे व्हायचे आहेत ना
त्याच्यामुळे माझे पण अजून भरपूर व्हायचेत. त्याच्यामुळे आपल्याला मेसेज यायला नाही ज्यांचे लिमिट क्रॉस झाले ना म्हणजे एकशे ऐशी मिनिट काहीतरी लिमिट आहे वाटत बघा
हम्म हम् नाही मण मला पण येत होता आता मी दुसऱ्या कुणाला तरी केला ना तेव्हा मला येत होता.
म्हणजे त्यांचे बहुतेक लिमिट क्रॉस झाले असतील त्याच्यामुळे या लागलाय तसा मेसेज म्हणजे आता मी मगाशी ज्यांना लावलेला क नाही त्यांना फोन केल्यावर तसं येत होतं म्हणजे लिमिट क्रॉस झालंय असा मेसेज येत होता
बरोबर
हा त्याचा झालय बहु ते त्याच्यामुळे तसं येत होत, आता तुम्हाला लावल्यावर नाही यायला.
ह मी पण त्यांना लावला तर त्यांना पण सेम प्रॉब्लेम येत होता आणि मला पण सेम दाखवत होत की लिमिट क्रॉस झालंय मला वाटलं असं का येतय, मी तर नाही केलेले तेवढे कॉल
होय होय ते माझे पण अजून भरपूर आहेत
हो किती झालेत तरी
अ आता तेरावा, आता तुम्हाला लावलेला तेरावा कॉल आहे.
अरे बापरे, चांगलय की माझे चार चारच झाले, हा म्हणजे आता हा तुमचा, तुम्ही दोघं पकडताय का जाणारे आणि येणारे?
हा होय होय नाही नाही, मी लावलेले
तुम्ही लावलेले ना बापरे, नाही मग माझे तर फक्त तेवढे. आता हा तुमचा, आपले दोन झालेले ना मा आजचे?
होय होय ना हा पहिला तुम्ही लावला
हा हा आणि याच्या आधी एक एक केलेलं ना आपण.
सकाळी केलता काय?
हा.
हा ते
सकाळचा एक आणि आताचा एक, आजचे दोन आणि कालचा एक असे तीनच झालेत माझे फक्त.
होय काय? हा हा. आणि काय चाललंय?
बाकी आणि काही नाही तुम्ही असं कुठे फिरायला गेलातं का म्हणजे दूरच्या अ इकडे?
अं तस म्हंटलं तर आम्ही दो मागच्या वर्षी गेलतो शिर्डी शनी शिंगणापूर आणि ते रांजणगावचा गणपती. अस फिरून आलेलो. हॅलो आणि मागच्या वर्षी मग आम्ही इथले आमच्या ज्या आजूबाजूचे आहेत ना शेजारी ते नी सगळे मिळून ह्यला गेलतो, कोकणामध्ये गेलेलो. सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर तारकली बीच आणि देवबाग बीच,
हा, कोकण छान आहे ना? फिरायला.
फिरण्यासाठी म्हणा, एन्जॉय करायला, परत असं बघण्यासाठी पण खूप छान आहे.
हा म्हणजे असं निसर्ग रम्य ठिकाण आहे ना?
गोवा आणि कोकणचा सगळा परिसरच कनई खूप छान आहे बघण्यासारखा, म्हणजे असं एखादा माणूस जर कंटाळून कोकणात गेला ना कि मस्त सगळं बघून फ्रेश होऊन येतोय बघा असं आहे.
हो का, नाही नाही, मी कोकण नाही पाहिलेलं पण अस क आईक कलेलं आहे कि, समुद्रकिनारा तिथलं म्हणजे जे आजूबाजूच वातावरण सर्गरम्य ठिकाण म्हणजे खूप सुंदर आहे जा म्हण जाण्यासारखं आहे, पावसाळ्यात जास्त जातात ना तिकडे?
काय होतय पाऊस जास्त पडल्यामुळे ते अ हे होतं ना, पूर वगैरे येतोय, पाणी जास्त होतय, त्याच्यामुळे क नई असं बघा नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी मधी असं फिरण्यासाठी छान आहे बघा.
तेव्हा चांगलंय का?
दा येऊन बघा.
आणि उन्हाळ्यात?
हा उन्हाळ्यात तर एकच नंबर आहे, कारण बीच म एवढं सुंदर आहे तिकडचे बीच ह
हो का
उन्हाळ्यात तर नक्कीच या आणि कड उन्हा उन्हाळ्यामध्ये असलेला ते कोकणातला रान मेवा म्हणा किंवा ते बीच खूपच सुंदर आहे सगळं बघण्यासारखं आहे तुम्ही नक्की
नक्कीच नक्कीच प्रयत्न माझं तेच राहिलय मी खूप लोकांच्या तोंडून ऐकलय असं पण नाही येणच नाही नाही झालं तिकडे बरेचशे माझ्या मैत्रिणी पण आहेत पण आता बघूया जमलं तर तिकडे जायचंय फिरायला पण आता पावसाळा होईल ना मग आता डिसेंबरमध्ये वगैरे प्लॅनिंग करावं लागेल
होय होय कारण पावसाळ्यामुळे कसं होतय सगळीकडे चिक्कल होतोय एक तर कोकणामध्ये जास्त पाऊस पडतोय त्याच्यामुळं काय बघता पण हे व्यवस्थित येणार नाही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात पण चालतय बघा येण्यासाठी
हम्म हम्
आणि बीचवर शक्यतो संध्याकाळच जावा तुम्ही खूप छान असते सनसेट वगैरे मस्त दिसते तिथून
ह आणि तिकडे राहण्यासाठी पण तसे हे बनवलेले आहेत
हो आहेत आहेत घर आहेत कौलारू घर आहेत हॉटेल्स आहेत भरपूर
तिकडची बनावट वेगळीच
असते असते जरा असं असं उत्तर ती करून घरं बांधतात तिकडे म्हणजे कोकणात पाऊस जास्त पडतो ना
हो
आणि कसं कौलारू घर जास्त आहे तिकडे असं निसर्गरम्य वातावरणात झाडे भर पूर असले आजूबाजूला झाड सुंदर बीच असं वातावरण आहे तिकडं म्हणजे असं उंच उंच बिल्डिंग वगैरे किंवा असं मोठ्या मोठ्या घरं नाहीत छोटी छोटी आहेत पण सुंदर असं कौलारू घर आहेत साध जीवनमान आहे पण छान आहे तिकड
अ निसर्ग रम्य आहे ना एकदम म्हणजे ते जे लोक तिथे राहत असतील
हा ते खूप नशी ते खूप नशीबन आहेत जे कोकणामध्ये आहेत ते म्हणजे तिथल्या एवढ्या सुधारणा तिथं झालेल्या नाहीत पण तरी पण ते ते तिथलं जीवनमान खूप छान आहे म्हणजे असं वाहनांची गर्दी नाही काही नाही इतकं म्हणजे वातावरण म्हण एकदम स्वच्छ आहे आपल्याकडच कसं वाहनांची गर्दी जास्त असल्यामुळे तो आवाज किंवा ते प्रदूषण असं काहीच नाही आहे तिकडं तिकडचे बीच पण खूप असं स्वच्छ आणि सुंदर आहेत बघण्यासारखे आहेत तुम्ही कसे कुठ
आम्ही इकडे गेलेलो गोवा गोवा वगैरे तिकडचा भाग पाहिलाय. गोवचा समुद्र किनारा हे ह. कोल्हापूर कोल्हापूरच- ते हे हो काय नाही ते. ते पाहिलंय राज वाडा वगैरे
हम हम
ते पाहिलंय.
होय काय हा हा ते पण छान आहे कोल्हापूर पण छान आहे आम्ही- कोल्हापूरमध्ये येतय. छान आहे कोल्हापूरमध्ये काय -काय बघितलंय तुम्ही
ते शाहू महाराजांचं आहे ना? हा शाहू पॅलेस पाहिलंय आणि- अ नी कुठे गेलेलो. असंच मार्केट वगैरे असं फिरलं होतं.
फिरलाय. काय हा महालक्ष्मी.
अ महालक्ष्मी नाही.
हा
ते याच खंडेरावाच खंडेरायाच आहे का कुठे? हम्म- हम्म -हम्म
ते काय
ज्योतिबाच्या मंदिरात गेलेलो.
हा हा
हम्म
छान आहे सोडा कोल्हापूरमध्ये पण फिरण्यासारखं भरपूर आहे.
हम्म ज्योतिबाच मंदिर आणि हम्म- हे पाहिलं होत. ह
हा तुमच्याकडे काय स्पेशल आहे असा पाहण्यासारखं.
आमच्याकडे- आमच्याकडे तर हेच आहे सगळं देवस्थानच आहेत सगळे शिर्डी वगैरे.
आहेत काय हा -हा.
आणि इकडे नाशिककडे येत असल्यामुळे मग अ त्र्यंबकेश्वर.
हा -हा
ते सगळं आहे
आहे काय? हा. म तुम्ही गेलाय कधी तिकड?
मनात आलं तेव्हा जातोय. हा. हा. ते जवळ असल्यामुळे जेव्हा वाटलं तेव्हाच जातो आम्ही तिकडे फिरायला. त्र्यंबकेश्वरला तर असेही जातो. म्हणजे ते एक मोठं देवस्थान असल्यामुळे तिकडे जात राहतो.
होय काय हा- हा छान आहे ते पण त्र्यंबकेश्वर पण
श्रावण महिन्यात तर खूप गर्दी असते तिथे
होय काय. हा- हा
श्रावण महिन्यात जास्त लोक येतात. आणि तिकडे- ट्रेकिंगला पण जातात वरती डोंगर आहेत ना त्याच्या पुुढे अ.. म्हणजे तिथून पूर्ण ताई पुढे जातो ना तिकडे पूर्ण डोंगर रांगा सुरू होतात. सुरू होतात मग तिकडे लोक
हा हा. मोठी डोंगर हाइत
तिकडे पूर्ण तो परिसरच तसा आहे.
डोंगराळ भागच आहे.
डोंगराळ भागच आहे आणि अ तिकडे तिकडे एक आपला अ शिवाजी महाराजांनी लढलेला किल्ला आहे तो.
ह. हा
अ तो आहे तिकडे.
काय हा -हा मग तुम्ही गेलेला कधी तिकडं? तुम्ही तिकडं कधी गेलेला.
नाही मी ते किल्ला म्हणजे खालून पाहिलाय. पण वरती नाही गेलेले तिकडे पण मग तिकडे जातात. हा. हो खूप वरती जाव लागते तिथे. हा... तर म ते ट्रेकिंगला जातात तिथे लोक?. पण एवढं चढून मी तर नाही गेलेलो अजून
होय, होय, हा.
ह. पण खूप छान आहे, निसर्गरम्य आहे, पाण्या-पाण्याच ठिकाण आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा तर आता तर आता- आताच असतो ना, श्रावण महिना-
पुढच्या महिन्यात.
हा पावसाळ्याच्या दिवसातच येतो. हो, हो, खूप सुंदर आहे, इतकी गर्दी अस एवढ्या पावसाळ्यात पण खूप गर्दी असते, हा आता मी करते ता तुम्हाला लगेच. ह.